काय काय चालूय
काय नाही कांदीपूर राहिलो
फोन चालू होते काधी
हा नाही आता नव्हता चालू मस् वेळ झाला अर्धा एक तास झाला असेल तेव्हा चालू
म्हटलं कुठंत केला
नाही नाही मी त्याच्यामुळेतो मला तुम्हाला केला होता ना मी तुम्ही काय उचललाच नाही तुमच्या नंबरवर केला मी
नाही माझ्याकडं नाही आहे ही त्यांचं याच्यावरती ना
हम्, हम, हंम.
मग त्यांच्याकडे,, म्हटलं हाई आता तर करून म्हटल पुढे करून घेऊ असं.
हम्म, हम्, हम्. हम्,
झाले कांदेभरून मी,
नाही ना अजून भरायचे,, ही उठली मग रडायला लागली जोळी मधी, मग पळत गेले होते घरातऽ त्याच्यात गेले तर रुमाला ते बांधल होतं ती काय वळखीन काढली जुळीतून प्याय नस त.
ह.
व रूमज सोडला त हसायलाग मग अशी लागली रडायला तुम्ही तुम्ही काय काम करू राहिल.
डाळींग बांधायचं चालू आहे.
ना इ माझ राहिले का?
हम्म.
घरीच का माणस आहे.
घरीच
हम् हम् हम् कोण कोन?
आम्हीच आहे दोबी
हम्म हम्. त क का का? हम्म हम् माणसं काय करत्या.
माणसं एक गावाला गेलाय एक.
हम्म हम् हम्.
काऊ ये. तुम्ही ब्लाऊजचे किती पॅटर्न शिकलेय.
अ ब्लाउजचे मस ना प्रिन्सेस कट कटोरी फोर टॉक्स थ्री टॉक्स त्याच्यानंतर अ अप्पल कारड बाई फिश कारट बाई.
हम् हम.
सर्व शिकले ना मी खूप दिवस झाले तेव्हा केले होते.
तरी आता शि येत असतील ना.
हम्म येत्या ना मग
शिव् नाही पक त्या इकडडे गेल्यावर
म शिवित आहे ना शिवत राहते तिकडे गेली का?
मशीन शती पा सुती
हा घ्यायची होती पण मग आता बघू तिकडे ते तिचं बचत गटाचं काय होतं काही नाही आता त नाही गिरणी घेतली.
कोणी बच तु काट खला हम्म हम्म.
हा तिचा बचत गट आहे ना मग तिच्या बचत गटात ती ना घे निघेतली आता मग ते म्हणे अजून स्कीम आहे तुम्हाला काय घ्यायचंय का मग आता ती म्हणे मशीन घ्यायची मग बघ होती ना मशीन घेतली तर मग
हा बचत गटात वस्तू भरपूर आणि कमी याच्यात भेटतात बर का?
हा ती मला म्हणे तुम्ही बी करायचा ना म्हणे त्याच्यातलेच किमा आलेय म्हणे आता
हम्म.
हम् त्या दिवशी तिचं त्यांना हे दिलं ना प्रमाणपत्र दिलं आता त्याने जसे भरले तसं काहीच घेतलंय नाही ना.
म्हणजे लो लोणं पण नाही घेतलं. काहीच नाही मग ती म्ह ते म्हणे का तुम्हाला आतालाच किमा आल्या म्हणे. मग ती मला म्हणे तुम्ही करायचं आणि तुम्ही काय पाहत्या म्हणे एकदम बचत गट गरीब दाखवायचा पूर्ण असं
हम्म मळ बाया होऊन जातो ना बचत गट म दहादा तन बचतट
हा नव तररा का केला. हा ना व ते आपण तेव्हा क
चरायचे म्हणजे सगळ्यांला
त्यातली त्यात आता आहे ना बचत घाटायला खूप स्कीम आलेय मग ते ती मार त्या दिवशीच म्हणे तुम्ही करा म्हणे चांगलं राहत म्हणे ह तुझ्या जावेला सांगन तू पण कर म्हणे पण मग आता येत बाया तयार झाल्या पाहिजे ना आमच्या बारं बारं बाय सगळं टवून मोडून गेलं परत दोघी कार म्हणे चांगलं आहे म्हनी त त्याचा तुम्हालाला फायदा आहे म्हणे
तेच ना बचत गटात फायदा राहतो चांगला आणि स्कीमा राहत महिलांसाठी भरपूर ना
हम्म
वस्तू पण कमी याच्यात भेटत आहे
तेस ना म तेस म आता तिला त्यांला डबल काहीतरी ऑफर आली ना त्याच्यामु मग कि मनी करा म्हणे तुम्ही बी चांगलं राहत ते ह
चांगलाच राहत बचत कट नाही काही पणंदरी असं महिला बर घरच्या वस्तू जरी नाही घेतल्या ना माांगा पुढ अस मोठ्या वस्तू आता समजा टा ट्टर वगैरे घेत आणि भरपूर लोक बचत गटात
हा मग तेच ना मग मग मग तेच ना केला तर माणसायचा कण फायदा होत म
हम
काय माहिती झाला वा आता म बारा बायांचं झालं परत गेला विस्कटला
काय माहिती काय झालं होत
तर तर हे पाहिजे ना एक दोन बायाची थोडी मोकळी लागते तिला मिी मटिंग पिटिंगन
हम्म
पैसे हा्तात जमा करून पर तिकडं जमा करायला याला थोडंसं एखां देऊ थोडी फ्री म्हली बा असली का मग किंग गावातली एखादी असाल ना कॉन्टॅक्ट म्हटली तिला कॉन्टॅक्ट करायचा माळ्यात येऊन हे करू असं
तिच्याक दिलावता ना ती झाली होती फायनल इथल्या दोघी जणी सज झाल्या त्या पण म नंतर काय झालं का का कळालच नाही नंतर काय झालं काही कळालंच नाही आम्ही दोघी तयार झाल होतो पैसे भरायला पण मग नंतर काय विस्कटलं काही कळालंच नाही
हम्म हम्म हम् कायच परत हे करून
हम्म
नाही ते घरात मोठ्याजू मोठे हा दोनशे दोनशे बरेच फवत बचितलं चालू ठेवायचा
आपल्या आईपतीप्रमाणे वर लो पण मग हा घट जास्त पैसे भरून चाल तस नाही कमीच पैशा दाखवायला लागत
हा प्रत्येकी इकडे दर महिन्याला जास्त येईल अस थोडी
तेच ना मग त्याच्यामुळंच मग बघू आता बायांचं काय म्हण काय नाहीी सगळ्या झाले त या म्हणून करून हा तेच ना मग सगळं झालं तयार तर बघू
दोनशे रुपयात कसे आठ दिवस होत महिन्यामध्येग
हम्
दोनशे रुपये म्हणजे
हम् अहमदल
इथले अडीच हजार रुपये ये पर्यंत
काय हो
बचत गट
ह् बचत जाता आल्या म्हणते आद्यक्षवा आपण म्हटलं का आपल्यालाच म्हणत मग अध्यक्ष मा्याती मग आपल्याला ऊन दे का माणसं
एवढं काही हे नाही राहत वाटतं ना गावातली एखा मेन असल ना जीेत असल ती घरी म्हणजे अस म्हळ्यात येऊ गावातले एंद येत असेल ना
हा गावातली येत्या पण मग त्याला अध्यक्ष सचिव करावच लागत आहे ना त्यांना मिटिंगे राहते ना
कंटिन्यूली जायला लागतो एखाद मीटिंगला जायला लागत
हा एखाद्या कां होईना पण मग मी तेव्हा जर कामाच्या मोसम मध्ये जर आले तर असं जाऊन नलं पाहिजे माणसांनी ना हां मग प्रश्न आहे ना
नाही जाऊन दिलं म्हणजे गेलंच पाहिजे असं काही नाही तर तर मीटिंगला काबर अ आपल्याला माहित होतं मस् कि म काय येले काय नाही ते
हा अध्यक्षाला जावंच लागत अध्यक्ष आणि सचिव दोघांना जावंच लागत
मग तेच म्हणते गावातले जे असतील ना त्यांना जे मेन राहना दोन त्यां जायला बाकीच्याला नाही लागत ना गावातल्याच येत ना बालाडीच्या बाया कोणी तर त्यां त्यांच तर त्यांला घ्यायचं
त्या तुमच्या ग्रुप म तुम तुमच्या याच्यात करावा असं म्हणून राहिल त्या मग आपल्या ग्रुपमध्ये जे करणाऱ्या राहत्या त्याच तयार नाही होऊ राहिल्या कोुणी
हम हम ह
अध्यक्ष सचिव ते आता भर ना सगळ तर तुझ आवडलं त्यांच नाही काही पण आदशवाले सुशूवाले आता आ श केली क भाई चकीूता भाई रखवाई नंतर मग संगीता करा मग संगीता केली मग नंतर त्यांच काय झालं काय म परत त्या गेल आमच तर दोघींचे सगळं जमा केलं होत फॉम सगळं जमा झाात होत आम म परत कसल करू टाकलं
कायच एकंदळेस परत
होवा मी तर तेच पाय गलं तम ते साड दल म तेड च दन चारवा मरी बचाल ह ते काय
बस्त घाटाचे.
हा.
बचत गटाच्या स्कीम आणि ते चांगलं राहत ना उपयोगात येत. शेतीच्या उपयोगाच्याव जर काही घ्यायचं आलं तरी फायद्यात पडत.
हा ते आहे तर मी काही घेतलं का बसूट
नाही नाही ह गत
मला आपलं काही घेतलंय का बसरी
आणिम् काही म गयेतल येतो उपयोगात भरीत राहायचं जाऊया. ते जा ये कायची वेळ येईल तर तेवढच केल. म्हणजे हे झालं ना आता बचत एकदा सुरू के आला मग तो पंधरा एक किंवा दहा वर्ष तरी चालू ठेवते पैसे भरेन मग हे करते ना. पैसे याजिचे तिचे किंवा मग काही वस्तू किंवा व्याजानी दिलं जिला तर तिला दोन टक्क्यांनी पैसे भरायला लागा त्या मग असं. ते तरी सठात अस मग चाल राहिल मग पुढं गरज पडली तर मग काहीतरी करत घेत घ्यायची याची काही वेळ आली तर मग
हम्म.
घता ये.
एकमानानी असं वाटत आता पैश आले तर आता राहते पैसे आता भरता येतील पुढं पैसे राहिले काहि म आे वा म
जास्त मोठं करायचच नाही ना दोनशे रुपये महिन्याला काही होऊन जाते ऍडजस्टमेंट एखादी का नसली दुसरी भरून घेते त्या वेळेस मग परत आपल्याला येव. मग आता का येत या त्याच ना पंधराशे रुपये याच्याच ना दर महिन्याला
ते चालूच राहतील असं क शरला
नाही जस का एट तीन चार महिन्याचे भरून द्याय.
तुमचे आले का? तुमचे आज पैसे आले का?
हां कसे?
लडक बहिणीचे
हम् काही मॅच नाही पडत ना माझा काही
बरं एक करा एक करा कॉल बंद करून कर कर.
हम् बरं.
सकडे छान नाला
तुमच्या या्याच्यावर करते आता पर त्यांच्या याच्यावर
बरं माझ्या हनावं लागेल माझ चार्जिंग क लावील. प म्हंद.